हा येतो आवाज
हा येते ग
हा काही नाही सहजच केला होता
हा
हा काय आहे मग काय चालू आहे हॅलो हॅलो
हॅलो
हा आवाज येत नाही आहे मला
हा बोल
हा काय नाही सहजचंं केला होता हा येतोय का आवाज आता?
हा
हॅलो हा काही नाही सहजचंं केला होता म्हंटलं.
हॅलो हा हा बोल की
हा आता येतोय का?
हा येतोय बोल कि
आता येतोय हा काय नाही सहजचंं केला होता.
हा
हा ते अ मला दादा आहे ना आपला ते पूजा काय काय करतो त्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? तेच विचारणार होते.
कशाबद्दल?
दादा आपली पूजा वगैरे करतो ना ओमकार दादा हा मग त्याबद्दल काय माहितीये काय ते विचारणार होते.
हम्म हम्म त्यामध्ये काय दादा म्हणजे वास्तुशांतीच्या पूजा घेतोय त्याच्यानंतर आपल्या मंदिरातलं हवान असं आहे ते पण घेतोय त्यानंतर आपण चंडी हवन मोठं हवन आहे मग ते चंडी हवन म्हण त्यामध्ये आपलं आई साहेबांची सेवा येत्या आई साहेबांच्या सेवेमध्ये ते म्हणजे दुर्गा सप्तशती पाठवला जातोय मग त्यामध्ये चौदा अध्याय आहे ते चौदा अध्याय वाचुन त्याचं हवन केलं जातंय.
हा मग आपल्याला काय काय त्याच्यापासून थोडसं नेटवर्क मध्ये या आवाज ब्रेक
हे
अ
हम त्या त्यापासून आपल्याला म्हणजे सुख समृद्धी घरात ते शांतीत अशी लाभते शक्यतो ती वास्तू शांतीच्या वेळी तेन केलं जातं.
हा म्हणजे इतर वेळेस आपली इच्छा असेल तरी पण करू शकतो.
हा करू शकतोय असं काही नाही ते मग हवनात पण येतंय पाठात्मक पण येतंय. म्हणजे आपण हवन सुद्धा त्याचं करू शकतोय किंवा मग आपण त्याचं हे सुद्धा करू शकतोय म्हणजे पाठ वाचून सुद्धा आपण नवचंडी हा विधी पूर्ण होऊ शकतोय.
हा हा
हम्म त्यानंतर आपली वास्तुकशांती हा विधी असतोय वास्तुकशांतीमध्ये पण आपलं नऊ ते असत नवग्रहांबद्दल पण आपलं हवन होत असं वेगवेगळे हवन करतोय दादा.
होय होय तेच मी मला माहिती आहे बऱ्यापैकी माहिती होतं. पण डिटेल सगळ्या माहिती नव्हत्या म्हणून विचारूयात म्हटलं.
हा हा हा माहितीये का घरच्यांच म्हणजे बराच प्रत्येक एखादेवेळी वेळ साठी अ ऊ
हा म्हणजे तब्येत वगैरे व्यवस्थित असावी यासाठी
हा आ
हा
हा त्यासारख्यांचीच
किंवा आपण एकाची असं स्पेसिफिक असं शांती वगैरे घालतात.
हो घालू शकतो ती नवग्रह शांती म्हणजे एखादयाचं जर ग्रह खराब असतील कुंडलीमध्ये तर आपण त्यामध्ये नवग्रह शांत ती करता येतय. नवग्रह शांती आहे किंवा त्याच्या म्हणजे कुंडलीमध्ये कुंडली बघून त्यामध्ये काही जर दोष असेल तर ते आपण दोषाची शांती घालू शकतोय.
ह तस पण चालत.
हा
हम्
तसं मग तुला प्रवास करायला कुठे आवडतोय?
प्रवास जास्तीत जास्त तर असं म्हणजे थंडीच्या ठिकाणीच छान वाटतंय.
हम्म हम्म
अजून तरी कधी जाणं तरी झालेलं नाहीये.
हा, नाही म्हणजे ठिकाण कोणतं आवडत त्यामध्ये? असं जर कोणत्या म्हणजे एका ठिकाणी जर गावाला जायचं म्हटलं तर, असं त्यामध्ये तुला ठिकाण काय आवडतं?
जास्त करून म्हणजे असं समुद्रकिनारा वगैरे छान वाटतय.
समुद्रकिनाऱ्याला असं शांत वगैरे असं शांत ठिकाणी जास्त म्हणजे असं निसर्गाच्या संपर्कात जे ठिकाण आहे, अशा ठिकाणी जायला आवडतय. हा म्हणजे समुद्रकिनारा असेल किंवा जंगल किंवा डोंगर वगैरे अस. अशा ठिकाणी आवडतं.
अच्छा म्हणजे गणपती पुळे, मालवन हया साइड ला तेन असं.
हा असं किंवा आपले इथ जवळ म्हंटलं तर रामलिंग. किंवा नदी पशी नदी काठ वगैरे बाग अशा ठिकाणी.
हमम, आता पावसाळ्यात म जास्त फिरायला तिथ म्हणजे इंटरेस्टिंग वाटतं.
होय पावसाळ्यात छान वाटत फिरायला. पण असं चिक्कल वगैरे अजिबात नाही आवडत.
हा हा. बाकी आता पावसाळ्यामध्ये असं म्हणजे काय खाऊ वाटतं?
काय आपलं गरम गरमच कि सगळं. पावसाळ्यात म्हणजे काय स्पेशली भजीच.
हो कांदा भजी.
हम्म, हा, ते मला फार आवडतात. होय.
बनवायची रेसिपी सांगू शकशील मग?
हों सांगू तर शकते अशी पण मी जास्त कधी ट्राय तर नाही केली स्वतःहून. म्हणजे कसं ते- तेलाच वगैरे जास्त त हां म्हणजे तेलाच वगैरे जास्त असं मला मम्मी नाही करू दे
हां हां हां.
हम् हम् माहितीय कसं काय करायचं वगैरे. पण असं एकट्यान कधी ट्राय नाही केलो.
कस
हा बनवायचं झालं तर आपलं म्हणजे बेसनचं पीठ असतयं ना ते बेसनच्या पिठामध्ये आपण हॅलो बेसनचं पीठ घेतो ना आपण हा ते अ त्याच्यामध्ये आपल्याला मीठ सोडा, ओवा, हे तीन मिक्स करून घ्यायचं. आणि, अं त्याच्यामध्ये मग कादांभजी करणार असेल तर कांदा चिरून वगैरे घाल- सा किंवा बटाटा किंवा काही जणं- मिरचीचे करतात किंवा अस् नुसताच करतात म्हणजें- हवायं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचा-
हुं हुं
आणि पाणी घालून असे एक थिक्- कन्सिस्टन्सी तयार करायचीआणि मग - ते तळून घ्यायचे असं काही अवघड नाहीये फक्त ते- तेलात सोडताना आणि ते तळ- ताना ना फार केअरफुली करायला लागतेयं ते जमत नाही लगेच-
हो ना हुंहुं तेल गरम झाल्यानंतर हलण्याची शक्यता असतेनां-
हां-
हुंहुं-
तुम्हाला जमतं का?
हो मला जमतयेतं की-
हां कधी ट्राय केलंय?
होयं करतोयं की पावसाळ्याळ्यात. ता पाऊस पडायला लागला की बाहेर मसाला चहा आणि-
हां बाकी सगळं जमतय पण असं कधी तेलाच जास्- तस एकट्यानं कधी नाही केलं हुं-
हां हां-
मग खायला कधी केल्यावर कधी बोलवणार?
बोलोलू या की- परत कधी तर केलं बोलवीन नक्कीच.
हां चाले- हुं बाकी आणि काय आपलं हेच कि- चालूयें काम वगैरे- सगळं आता आवरून जेवण वगैरे बसले विचारूयात म्हटलं फ्री आहे- काय?
हुं हुं बाकी घरचे सगळे ठीकयेतं?
हो सगळे मस्त आहेत.
हुं हुं- घरच्यांन व्यक्तींमध्ये कोण म्हणजे प्रिय आहे तुझ्या सगळे छान आहेत.
त्यामध्ये-
घरच्यांमध्ये सगळ्यात म्हणजे
हो त्याचा पुढे आवाज आला नाही मला हॅलो हॅलो हा घरच्यांमध्येध्ये काय
ति अस म्ह
घरांमध्ये अशी व्यक्ती कोण आवाडते तुला?
आवाज आवाज आवाज ब्रेक व्हालांय.
आणि म्हणजे ते असताना कुठली तरी आपली गोष्ट शेअर करायची असेल तर आपण- हॅलो-
हां आवाज थोडा ब्रेक झाला होता हॅलो- हॅलो- आवाजलाय का हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा आता येतो आवाज आवाजच येत नव्हता
हा
काय म्हटलं
नाही म्हणजे आपल्याला घरी एखादी गोष्ट जर सांगायची असेल भीती वाटत असेल तर मग आपण म्हणजे कसं कोणाला सांगस मगैरेर बोलायचं असेल तर
काय घ्यायचं मम्मीला सोबत कुठेतरी जायचं शांत ठिकाणी विश्वासात घेऊन सांगायचं
ह
काय ल इतलं ओरडेल आणि काय समजून घेत्या
हा ह ह हो आ
का नाहीतर मग असं थोडा वेळ घ्यायचा मूड वगैरे बघायचा आणि मग बोलायचं
अच्छा
ह् एकातच घेऊन सांगायचं तेच बरं पडत बाकी काही नाही
हो
हम्
हो ह
कसय शेवटी बाहेर कोणाला सांगून काही उपयोग नसतोय ते मग चुकीचंच सगळं होतय घडतं एकाला पण सांगाय गेलं की त्याचं वेगळ वेगळंच मार्ग निघतात
हो
किंवा मग ते एका तिसऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन सांगितलं कि मग ते मिडल पर्सन राहतो त्याचा ते वेगळं सांगतोय किंवा मग असं मग हचानक गैरसमजच तयार होत त्यापेक्षा पक्षा मग ज्याला बोलायचं त्याला सरळ समोर घेऊन बोललेला बरं पडतंय
बरोबर
नाहीतर ते सगळं म्हणजे आता आपण एक शब्द बोललाय तर मग तो समोरच्याला तो जर वेगळं वाटलं किंवा मग ते सांगण्याची पद्धत ना वगैरे ते सगळ शब्दांचे अर्थ बदलत जातात
हो
हम्
आपण बोलायला म्हणजे आपले इंटेन्शन त्यामागचे वेगळे असत पण हम्म
हम् ते एखाद्याला ते वेगळंच वाटतंय टेन्शन आणि ते तिसरंच होऊन जाते
बरो्
त्यामुळं थर्ड पर्सनचा नाही यूज करून चालत ते काही पण असेल असं कधी झालंय का तुमच्यासोबत
होतय की बऱ्याच वेळा
हम्म
अ
हम् मला त्याला वगैरे हो चालेल की ठीक आहे हा ठेऊ का मग?
जो आता आता
हा ठेवू का मग म्हंटलं?
हॅलो हा हा ठेव
हा ठेवू का मग म्हटलं हा हा ठीक आहे. चाले